हॅलो हा तिथ मग टोप संभपूर ते गणपती ते सगळं तिथं आतल्या आतच आहे का मग ते
ते सगळ आहतले म्हणजे ते पार्क म्हणा ते स्विमिंग पूल म्हणा
त आपल्याला गणपतीला जायचं असल तर त्या
का म्ह दस
टोप संंभपूरचा गणपती आहे माहतीय का
ते गणपतीत बघायला आज जायला प्रवेशाला तिकिट आहे
तिकीट आहे होय
हम्म आणि ते तिकिटालाच पैसे
हा हा जाऊन आलाय तुम्ही
त्यालाच अस पैसे येतं म्हणजे साडेतीीनशे रुपये त्या टाइम होत आता साडेसातशे वाटतं
हा हा आता रेट वाढल्या तो सगळीकडेच
मनड योगा त अभ्यास कराय नको मी मारली दिदी ना
हा हा
काय आमचा पण मार खाते काय करायचं हा आमचा पण तसच आहे ले दमवतोय अतिशय भयंकर
कस झालंय याव
येऊन जाऊन आजच त्यान फक्त मार खाल्ला नसेल ह रोज मार खातो.. हा रोज खातोय.
काय करायचं नाही, त्यांना अजून काही सांग- ज नाही आणि आमची ज का हम्म समजत नाहीतर, आघावपणा करते आता- होय, हो ते प्रॉब्लेम आहे. हम्म..
पार्टी- का कुठ पार्टीला गे?
काय करून आलीत बा? जाऊन आलीत, ह टोपसम बापूला रन डान्स पण आहे वाटत
हा रेन डान्स आहेाय नंतर तिथं गेल्यावर एकदा नाचता ह- नाश्ता, जेव-
हम्..
आमच्या इथं पण आहे असतं ते भोशाला- तिथं कसं आहे, सकाळी हाफ डे आणि फुल डे असं असत.
आहे का?
मग हाफ, हा हाफ डे ला सकाळी जायचं नऊ ला दुपारपर्यंत त्याला कमी असते तिकीट. आणि जे पूर्ण दिवस असते, त्याला तर जास्त तिकीट असते.
हे नाही याला तिकीट जास्त असत सोडा- साडेसशे रुपये, खर दिवसभरा नाश्ता, चहा, जेवण - पाणी सगळं त्यांच मलात असं ज्यूस वगैरे असं बरीच सोय- ह.. हम्म..
आणि ती कणसाचा अस ना स्वीटकॉर्नर- ती देतात खायला पहिला आणि- अ नंतर मग जरा खेळून ते नाइकडं - डे जाऊन आल्यावर नंतर, मग नाशत्याच्या वेळी पावभाजी आणि मिसळ असते बहुतेक, म ते अनलिमिटेड पाहिजे तितके खायचे. आणि मग ते झालं की आणि जरा खेळून यून ब पारच्या टायमात म त्यांच हे जेवण, जेवण झालं की तीत् टॅटो, मेहंदी हे पण आपण काढू शकतोय.
हां-हां
त्यांच्यातर्फे असते आपल्याला. नंतर अ नंतर त्यानी ते बाहुला भाहुलींच डान्स नई का ते दाखवत्यात असं हेज्यावर पडद्यावर.
ते गं
हां ते दाखवत्यात, नंतर हे जादूची म्हणजे जादू दाखवणारा माणूस ते जादूगार.
हां
ते जादूचा खेळ दाखवत्यात.
हम्म
नंतर काय मग बाकीचं हे अस्तयंच की, म्हणजे बुद्धिबळ अस ते खेळाय तितं. खेळण्यासारखं असते. ते बहुतेक टोप संंबापूरलाच आय बहुतेक जास्त. ते हे, ते जुनं आय नई सगळ्यात. हां, आणि हिकडं म्हनं तर आ हां अकलूजला पण हाईत, संभाजीराजे क हां संभाजी तर बारपय अकलूजला? स नई नई सयाजी राजे. तितं पण तसं आय. हं तित पण जास्त आय. अकराशे रुपये तिकीट आय आओ तिथं पर पर माणसाला.
हां? हम्म आमच्या ईतं पण तसच आय. साडे सहाशे आय वाटतं खरं. हम्म्म, खरं बघायला चांगलाय म्हणत्यात. म्हणजे मी पण लहानपण गेलतं आता लय सुधारलंय म्हणत्यात.
असेल सुधारलं असं. हम्म, आता जमाना बदलत गेला आहे तसं‌. हम् हम्म. सोय वाढणार, पेमेंट वाढणार. असं आहेच की. महागाईच वाढल्या आओ. हां, ते आहेच ना. हम्म. खरं बघायला म्हटलं माणसाला जरा वेगळं एकांदिवशी म्हण
वाटते भारी वाटते. ते मुलांसाठी भारी आय ओ तेवढंच त्यांच माइंडसेट चेंज तय, हां मन रमते, कायतरी वेगळं होत
हम्म, ते पण आएत का?
हां
हम्-हम्
हम्म काय नाही, आमच्या इथं तरी पण आहे एक चार पाच तसे झालेत आत् तर ह्या उन्हाळ्यात नवीन झाल्यात.
हां म तसं आमच्या इथं पण हाय. कोल्हापुरात बरेच झाल्यात तसं. हम् कोल्हा रत बरेच तसे झाल्यात. हॉटेल सुद्धा आता तसे आएत. हं भूताचा वाडा म्हणे खावा हटेल आयेत. आसं सगळं हेच आहे घाते तमज दाखवल्यात. हम्म मंजे असं, हां पब्लिके. तेही असं आता ते भूताचं पुतळं उभं केलं अन त्यात लाल डोळं मजेत येते हात लावतय ते प्रेतात न उठल्यागती असं बरेच काय काय ते जेवताना सुद्धा अशा आजनं मधनं भ्या घालायला हम् अशा वण लोंकाळ अंधारत आहे आणि कॅनडेल डिनर अस हम्म कॅनडल डिनर हो म ट सा जास्त त जात आ पु नवीन कपल असं जास्त प्रहण
ते आमच्या जमखणीच्या तिकड पण ना मणटूर म्हणून गाव आहे तिथं पण असं भूत बंगला म्हण हय तिथं पण असं असं आधीच्या काळातल्या माणसांचं ते नां ह आहेत हड सापडते आणि एकदमच ते पूर्ण अस अमदार आहे बॅटरी घेऊन टॉर्च घेऊन जात ति अस जायचं असं आहेत म्हणजे मोठा वाडा असल्या फिरायच आहे भतेक आम्ही गेलो ना अजून आणि ते असं एकदमच तुम्ही म्हणला तसं द्या घालत तचसं आहे बघा तिथं पण असं एकदमच पुढे येतात हा भीती घालतात मग आता मी गेलतो तेव्हा मी जाऊया म्हणतो तो दादाला तिकड हे न आज त्यामु दादा म्हला नको पिल्या बार काय आणि भिला बिला तर कायच करायच नको म्हंटला तो मग मग तिथच फत फक्त गार्डन है पार्क
हम्म
त्याला एक तासभर नेऊन खेळवून आणल म तिथं पण छान आहे असं कनेरी म सारख ना तिकीट ए वीस तीस रुपये आहे तिथं फक्त लयई पुतळं नाही थोडीच पुतळे आहेत हा छान आहे तिथं पण असं रविवारला ते भरपूर गर्दी बघण्यासाठी हा सुट्टी असते ना सगळ्यांना त्यावेळी
हो आमच्या ते ईचल इचलकरनजी म्हदे आमच्या तशी आहेत त्या बागामग एक राणीबाग भगतसिंग बाग आणि न्याणेश्वर भाग आणि लहान सारखं जायच आता आता राणी बागितेतल्याला प्राणी होतं आणि लहान होतं तेव्हा आपण खरं ते नंतर ना काय म्हणजे असं प्राण्यांना काहीच ठेवायचं नाही असं ते जसही निघल का नाही हे न्याय निघाल तस त्यांनी ते बंद केलं
कोणती प्राणी होती
मोर होता परत ससे होते परत वाघ होता तिथं
हम
असे बरेच प्राणी होते हुद्या मला पण आठवत नाही आता लहान होत मी त होते ते
हा हा
अजून सुद्धा त्यांच्या त्या अशा म्हणजे त्यांना जे असं कैद केल्या वाणी झेलवानीच होत कि ते माकडं ते अजून सुद्धा आहेत तसेच खरर रीकाम आहे आता
हा म्हणजे त्यांना ते जंगलात सोडलं असत
हा ते कैद नको कैदी नको य ना त्यांना म्हणून असं त्यांना हे नको म्हणून सोडलं ते हम्म बंदी आली त्याच्यावर म्हणून त्यांनी तेच बंद केलं बंदी आहे कासवाला होय अमुक जनावरला कय. क ठेउ नंकासा म्हनत्यात ओ तेनी.
आणि ते एकला बरंच आहे आपणच. कहीत किती दिवस राहू सांगा ते तर मग जनावर आहे.
हम्म.
मांजरं आहे सोडा मांजर कुत्री पाळ चालय. मनजर आता वीकत मिळायला लागळ्यात.
होय होय वेगवेगळ्या प्रकारची कुत्री मिळाल्यात.
हम्म कुऱ्यालाला ना कसली म्हणरांज म् कसली बघितला अस. वेगवेगळी निघल्यातात.
आता ज्याच्या त्याच्या अगदी विकतचच मांजर झालंय घरातलं जी पाळी होत ही अशी कमी याला लागली असं म्हटजे आता
तसली मांजरता जास्त प्रमाणात झालीत.
आपल्या साध्या मांजरांसारखं खाणं असते त्यांचं. बिस्किट दूध अंडी हा.
परत ते घ्यायला लागतय तसल तेनी ते विकत मिळते बघा ते काय टे हा अशा बारीक बारीक गोळ्या असतत.
हा.
हम्म.
म्हणजे बाहेरची प्रजाती आल्या हो आपल्या इकडं.
हा बाहेरची प्रजाती आपल्यात आपल्यातली कमी होत चालली आपल्यात कुठे आता मांजर पुडे हायत सांगा.
नाइतकी.
साधी मांजर आता कोण. आहे का मला तर मांजरआवडत्यात. हम्म आमच्यात हाई बा मांजर आम आमच्या मम्मीच्या घरात तीन हायत.
हा हा मग त्यांना दूधच घालायला लागत असल.
ह आवड हाय मंजरा ची. होय काय असलं ते खा चपाती खाते भात खाते आमच मांजर तर दूध खायत नाही भात, - ते वडा. चपाती खाते. टायमिंगच झालंय ओ. हो. ब मा माझा एक कॉल राहिला आहे ग.